ह किती वे ठेवतेस वय आलाय की कितीला जेवत्यास
जेवतोय सोर साडेसात आठ ला जेवतोय. साडे. सात लाख ठेवतोय आता ते बाज्यारातल आ बाजा रात ना त्यांना आल्यावर वेळ झाला ग मग त्यांना तेवढं दिलो गडबडीन करून.
हांआं.
आता जेवायचं पोरी आणि पोरी हायत दोघी टेवी काल सकाळी गेल्या ब लवकर.
सकाळी गेल्या.
होय परवा चाललेली होय चाललेली परवा दिव ती आवर् बघ सगळ बॅग बी घेऊन बसल्या. म आमचं हेणी म्हणालेत. तर राहावा आता लय दिवसानं आलासा आणि एक दिवस राहावा आणि लवकर जावा म्हटलं पोरना रात्रीच घेवून नको वाट
होय होय वेळ पण झालता गं संध्याकाळ झालेली.
होय इकंड कितीला सात ला सात साडेसात ला चालेलीत मग आता जाऊ तवर नऊ वाजणार म्हटलं राहू दे रावा म्हणलं. अनेक दिवस मग जाव म्हटलं तिकंड सासूकड गेलीत आमच्या सासूकड गेलित तिकंड आलीत सात साडेसात वाजता मग राहावा म्हटलं उद्या जाव लवकर सकाळी लवकर उठुन होय नाश्ता तेवढं केल ते भाऊजी कामाला जाणार होते गं.
तेच फोन करतो म्हटलेली ती जायाच्या टायमिंगला कुठे केले नाहीत फोन हां.
आता आणि काय पोरग्याचा वाढदिवस आहे कि पुढच्या महिन्यात काय गं. नको होय सात तारखेला आहे मन कीे होय होय. मं आम्ही पण काय अजून त्याला बारशाला पण गेलो नसं सासूतेन गेलतीत. वाढदिवसाला पण काय गेल नव्ह ता मी.
हा हा हा हम्म.
मला पण सांगून गेले या म्हणून होय मोठ्यानं केलंतित. मी काय नव्हतो सोड गेलं सांगितले लित खरं पण मी काय नव्हत गेलं. अं हि आमची सासू. पण गेलेलीत. तेनी जाता सगळीकडे बारशी चला हेला तेला.
होय सगळ्यांच काय काम हाय.
ते नी जालत्यात तू गेलतीस का नाही बारशाला.
नाही बाई गेलो नाही गेलो होय बारस नाही बड्डे नाही काय नाही.
अय ती सांगाल ती नाव आज. तिचं घरात समजलेलं तव्हा तिकड दादाकड सोप तो गुजरातला पाठवलेलीत मला.
ह होय होय माहित की.
हम्म. तेच काय कार्यक्रम पण होता वाडत त्यांच्यात खातो म्हणलेली म्हणल ती राहूदे बाई म्हटलं अस आन तस अ आत्ता वेळ झालाय म्हटलं आत्ता जाऊन पण काय उपयोग नाय तिकड आत्ता उद्या जा म्हणलं तिकड. तेव्हा आणतांनी भाऊजी कामासन आल्यावर लवकर जा म्हटल.
होय कधी लग्नाच्या अगोदर गेलतेत राहायला.
तेेच की लग्नाच्या आधी.
काय लग्नाच्या अगोदर गेलते काय?
तेच की समजलेलं घरात. म तवा पाठवलेली. हा.
हा. म.
काय नाही बघ आता शिवायचं जरा आवरायच. होय बुधवारचं असतय बघ. आन रविवारी असतोय तो कोरोचीत. च असतय.
हा दिवसभर काय फोन कराय मिळतोय क काय मिळतोय?
पोर होय. आमच्यात पण तसच की बाई मोबाईल झालं की टीव्ही, टीव्ही झाला की मोबाईल. ते उगाच पाहिजे म्हणताना काय वाटत नाही.
होय. आणि तिकड असलं की बॅलन्स संपत नाही काय नाही. तसाच असतोय बॅलन्स. आणि इकडं आल्यापासन, अजून एक हाय आठ दहा दिवस. आठ दिवस आहे. बॅलन्स संपतोय इकडं पूर्ण
हा.. होय पोर ऐ कत नाहीत ग.
पूर्ण बॅलन्स चार्जिंग संपुनच ठेवत्यात.
हम् हम.
ह. मोबाईल दिला तर हातात शांत, नाही तर मग दंगा चालू. अ होय. बहिणीची पोर तेन हायत. काय माहित नाही बाई. आली नाही? हा. फोन केलतीस.
होय फोन केलता की. मगाशीच लावलेला मग स्वयंपाक करायलोय म्हणली. बर.
ह. ते मला फोन आता लई दिवस झालं करून मी केलेलं मला म्हटली मी स्कूलमध्ये हाय नंतर करतो म्हंटलेली. पण त्याच्यावर काय केली नाही ते नाहीच केली मग.
तुझी शाळा चालु झाली.
हा हा हा झाला असलं. मग त्याच्यावर काय केले नाही बाई मग मी पण काय केलाच नाही फोन.
हम्म माझ्या बहिणीला पण लावलेला, आत्ता तिचं बी पोरगं बारकं हाय. ते सांगाले दंगा करायला फोनवर बोलताना. होण म्हणलं आता एकदाच लावला ती असतीया सोड घरातच असते ती खर पण ते पोरग एक नाही ते किरकिर करतय तिथं पण सव्वा सव्वा वर्षाचा हाये खर पण लय किरकिर करतयं
हा ऐकत नाहीत बाई पोरं आताची पोरं एवढी किर किर झाल्यात काय सांगायला नको
होय मोबाईल मोबाईल दिला तर शांत बघ ही आमची तर बारकी किती दिवस बघ ना किती वेळा मार खातीया ब त्या मोबाईल साठी
होय आता बहिणीचा पोरग घेऊन बसलेला जेवा जेवा लाग लय मग घेऊन बसलेला मग आता मागायला आलता फोन थांब म्हटलं मला पाहिजे ल फोन केवढं बघल थेवड कमीचय त्यांना दिवस अ रात्र
अगं खरं डोळ तेन दुखत्यात बाई मीच असं बघाल कनी अर्धा ता
हा त्येंचं काय दुखत नाई पोरांचं दुखत नाही गेम मोबाईल बॅलन्स सपला की मग हे गेम खेळत बसायचं हम्म
आमच्यात तर वैताग वाडी हिजं झालं की तिच तिजं झालं की कि ज आची बारकी चालते मोबाईल साठी लई मारखत्या कधी शाळा चालू होत्या कधी शाळा चालू होत्या असं वाटत लाग अजून पंधरा दिवस कसं जायाचं
माझ्या बहिणीच पोरग पण तसचय
इकडे टी वी पण चालू काय टीव पण चालू आणि इकड मोबाईल पण पाहिजे
हा दोन पण पाहिजे
म्हातात होय
ह आणि सगळि जण आहेत कनी त्यामुळे दंगा दंगा दंगा चाललंय. आता जाऊपर्यंत असच. सगळे जण आहेत त्या मुळ दंगा दंगा. चाललंय.
होय सगळ्या बहिणी राहिल्यात.
होय
हा हा. बरं आहे की म गमतय तर मग.
आता पोरांना सुट्ट्या आहेत नंतर मग नाय मिळत यायला.
हेला बोटिंग क्लब ला काय हे ना गेलतासा काय गाडी करून गेलतासा काय.
व्हय व्हय नाही मिळत मग नंतरला मिळत नाही. होय काय गाडीवरून नेलं. बघाय बघितलं हे नाही.
काय म्हणलीस बघितलोय की. आम्ही दिवाळीत गेलतो की हॅलो. दिवाळीत गेलतो ग आम्ही. बघितलंय बघित. होय नाही ते रात्रीचच तेवढं चांगलं वाटतंय ग होय होय
होय रात्रीच
होय वाटत नाही एवढ खर.
हा
मी दिवाळीत गेलतो बघ कणेरी मठला आणि तिथं गेलतो. ह्
हा हा. एवढं काय खास नाय बाई म्हणत्यात ते बोटिंग. क्लब क्लब काय एवढं नाही खास
होय ते ते आपण बोटीत बसत नाही त्यामुळ काय खास वाटत नाही. बोटीतून बसलं तर मग चांगलं वाटतय जरा. होय पहिला हातांनी. चांगलं केल्यात. तर पहिला काहीच नव्हतं.
काय नाय नुसतं.
आम्ही कॉलेज मध्ये ते नसताना फिरायला जात नव्हतो काय हॅलो
हा ते शेवट केला की तो.
होय कासव केलं नाही पहिल काहीच नव्हतं ग तिथं हॅलो
हाय की.
पहिला कायच नव्हतं म्हंडल आता अनी केल्यात चांगल
हा हा
आवाज तटालाय काय?
कटवालाय
ह ते रेंज नाही आहे वाटत. रेंज नाहीय वाडत. त ग मगाशी बहिणीच पण याल. त असंच वालतं यालाय यालाय कि तुझा यालाय माझ्या तटाला वाटत.
माझा अमी अडकला. जेवण
यालाय यालाय
हॅलो
हॅलो यालाय काय आवाज?
हॅलो
ग
हा बोल की
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
यालाय काय
हॅलो हा आता आला
रेंज नाही रेंज नाहीय वाडत ग. हॅलो!
हॅलो! याला
हा दहा मिनटं झाले बघ. हा
बरं बरं हा हा ठीक हा हा चालतंय घे
हा ठेव ठेव हा.
हा हा ह पोऱ झोपल्यात त्यात पोऱासनी उटवालतीत.